हेलो हॅलो
हॅलो
हा कोण ऐकणार म्हंटलं माझ्या कविता
मी मी ऐकणार
ऐकुन पळून जाशील
पळून काय जइत नइ गे एक उडवतो काना खाली आवडली नइ की
बर बाद
बाद काय आता तेज्यात वैषे माझ्यासाटी एवड मार खाउ शकत नइस का तू
हो हो ग बाई खातो की
हम्म बरं ऐक सांगतो
थँक्यू
बाबा सगळे म्हणती आईची वेडी माया तरी बाप असतो संपूर्ण कुटुंबाचा पाया
हम्म
माया बापाची असतात निराळ खरे राग आला तरी आ नइ राग आला जरी वर आतून प्रेमाचे झरे
हम्म
कुटुंबासाठी बाबा राबतात दिनरात देह जिरे त्यांचा जळते जशी दिव्याची वात
हा
ढाल बनुनी बाप उभा राहिला दारात हिंमत ना. कोणाची उगाच येण्या घरात माया बापाची असते कस्तुरी परी दिसली नाही व. न जरी जाणावी ती अंतरी
हम्म.
येतील वृद्धपणी जेव्हा बापासाठी व्हा तुम्ही त्यांच्या आधाराची एकाठी
छानाय की मस मस्ताय.
माजी मुलगी-
हम्म.
लेक चैतन्याचे रूप लेक अल्लड चांदन. लेक रंगांचे शिंपण लेक गंध हळव मन लेक म्हणजे मनाचा हळवा कोपरा लेक म्हणजे आनंदाचा अखंड झरा.
झाली.
हम्म झाली की
पइला होत त ते गाण्यामदलंच होत वय.
नात आई आणि मुली च मुलगी म्हणजे आईची सावली. लाडात वाडलेली तिचीच बाहुली
बाहुली
आई सारखं व्हावं वाटत प्रत्येकीला आईचं मागण सुख मिळावं लेकीला मुलगी पिल्लू आई लक्ष ठेवणारी घार. दोघांना असतो एकमेकांचा आधार. कधी आंबट तर कधी अमृताची गोडी जगण्याला चव देणारी मायलेकीची जोडी. आई तुझ्या शिकव शिकवणीने माझं आयुष्य घडलंय. तुझ्या पोटी जन्म मिळाला मी नशीब काढलंय.
हम्म.
कसलं भारी वो.
होय. कसं सुचत असलं बघ की त्यांना
ओके.
अस भारी भारी लिहायला.
खरच की
असं ऐकाय लागलं की नाही ऐकतच राहावं असं वाटतं.
आणि काय तिचा जन्म. अगं लई मोठी आहे. वाचू?
वाच की
तिचा जन्म झाला चिमुकल्या चिमुकल्या पायांनी घराची शोभा वाढ ली घरात लहान थोरांची वर्दळ. वाढली लक्ष्मी पावलांनी लक्ष्मीच घरात आली. हसण्याच्या किलकार्या घरात घुमू लागल्या का ठीवर टेकलेली पणजी बालपणात हरवली. दात नसलेल्या ओठांनी ती ती ही बोबडी बोलायला लागली. तिचा जन्म जणू काही जगण्याची दिशाच ठरवून लागला. कविता यमकावर नाहीे वाटत.
हम्म सगळ्या अशा वेगवेगळ्याच आहेत.
रंगात रंगात सा सारा गावच गोजिरा वाटला. दारातील तुळशी ही प्रश्न झाली. काय हे दारातील तुळशी हि प्रश्न प्रसन्न सॉरी प्रसन्न झाली हसत मुखाने पुन्हा टवकारल्यासारखी पाहू लागली. दारातील लिंबाचे झाड मोठमोठ्याने हसू लागले. जणू काही नभात नभाच प्रतिउत्तर देऊ लागले. गोठ्यातली गाय निवांत चारा खाऊ लागली जणू तिला तिच्या चाऱ्याचीच चिंता मिटली. तिच्या येण्याने घर नाही तर सारा निसर्गाच नटला. अभ्निध ठेवशील मला आणि या विश्वाला हा विश्वास मात्र त्या मला पटला कोमल गज गजताप. नाव पण विचित्र हाय लेखकाचं.
कोण लिहिलंय त्याचं?
हम्म कोमल कोणतरी हाय.
कोमल मुलीगीच हाय वाटत की मग.
निजताप म्हण अडनाड निजताप निज आणि ताप.
मी एक सांगू
हम्म ांग ये
बघ काय होतो कती पाय असावे जमिनीवरती आकाश कवित घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना
वा वा वा
आता संकटाशी सांगावे आता ए बेहत्तर नजररोोखली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे दुनियेतून करून जावे काहीतरी या दुूनेतून जाताना गहीवर यावा साऱ्या जगास शेवटचा निरोप घेताना आणि संकट तसेच ठणकावून सांगावे आता एक बेहत्तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
वा
अशी वाटली
सुंदर स्वतः लिहिल्यासारखी कशी वाटली म्हणून विचार आले अस
म मस्री ला
कच मी
कायटला काय कोतच वाडते
घराचे अंगण मुलीमुळे सजत जिच्या जन्माने दोरी प्रेमाच रुत मुलगी म्हणजे जणू डाळिंबाची फूड जिच्या मायेला नसे जगी तोड मुलगी म्हणजे दरवळ नारा परिसर हृदय हिचे सुख खु कुसुकुमार कोमल
कपड्या ना वाढलं अस झालं का तुझं ज ज
सासर माहे हेर दो पुन्हा सांभाळणं मुलगी म्हणजे नाती गुंफणारा धागा घेऊ शक शकणार नाही कोणी तिचा जागा वेद मनाचा हममंमममममम
एवढ्या काय अशा खास वाटे ना दे
हम्म
साडेतीीन वाजले बा अजून आमचे पप्पा याला नाहीत
कुणीकडे येयात
काय माहितीय काय करायला कामावरच की केलंत जेवायला ग अजून यालं नाहीत बघ
हम्म
अली काायमुख
काय नाही आहेवेई ना कोणटा मराली
काहा
काय
कंटाळ आला काहीतरी काम कर जा
हम्म कामच करावले
होय बसून काय काम कराल्यास काम करायचरा कंटाळा जाते
यु डू नाॉट टेल मी वाॉट टू डू
हम्
म्हणजे काय सांगा आ
काय माहिती ह्याच्या ह्याचा ह्याच्यावर इंग्लिश बोलायचं नाही आहे बाळ
हो तू मला सांगू नकोस मी काय करायचंय
हा मग कोण सांग मग कोण सांगणार
माझं मी स्वतःला सांगन
हम स्वाताला सांगिती
हे काय आहे एक सुंदर प्रेम कविता
वेड म्हण तुझ सांग का वेड लागणार नाही तुझ्या गालातल्या खळीच खळीच असं खुल्लं
असलं काही
हम्
आवाज याय लागलाय कसला तुला माझा फोनवरून
नाही हे असेन तुझा अपराधी फक्त एकच सजा कर मला माझ्यात समजावून घे बाकी सर्व वजा कर
बाई ये म्हणतो हा लि तिल आणि काय नाही, काय नाही.
वरती आलैलो ग गच्चीवर आज शनिवार शाळा दुपारी सुटल्या, हायस्कूलमध्ये पोरं बग बाई एवढ्या उन्नाात पण खेळा लागल्यात.
हम्म! आपण पण तसंच करत हुतो की बइना
होय. लहान असताना काय वाटत नव्हतं कने
हम्म. हे ऐक वशे, वशे ऐक की तुझे आणि माझे मन जुळावे प्रेम विश्वाची नवी प्रीत खुलावी समजावे माझे प्रेम तुला मग होणारथी मनडुलावी
हे कसलं गं बाई
काय?
काय करतील आणि काय नाही कविता. कशावर पण. व्हिडिओ तेन पण काय करतील लोकांनी काय सांगताच येत नाही बाई.
इंस्टाग्राम उघड की वैसे त्याच्यावर कने रील्स येत्यात काय ते एक बापय हाय काय अ गंगे करतय बाई!
का त्यजा डायलॉगज हाय त्यो फेमस.
येस आणि आपण कसं मम्मी
होय करतोय की.
तुजच पहिल्या हसू येतंय ते बघितल्यावर.
काय नव्हच बाई.
माझ स्वप्न आहे की माझं स्वप्न आहे तुझ्यासोबत जगण्याच हातात हात घेऊन एकच शेने वा चालण्याचं माझ स्वप्न आहे तुला जुळवून पाण्याच जु काय काय जुवळ काय जुळव तुला नाही जवळ तुला घेऊन एकदा मिठीत घेण्याचा
बाई म्हणतो.
इ्शा मला लाज वाटते.
व्हय. वाटली तुला लगेच.
अँम शाय गल. मी लाजणारी मुलगी हाय.